हॅलो.
हॅलो, कोन हाय? हो का, कुठे लागला फोन?
औरंगबादला, संभाजीनगर हम्म.
जेवण केला का? हो झालं ना.
काय बरी हाय का? तब्येत वगैरे
हम्म बरी आहे ना मी. तुम्ही?
माझी पण चांगली आहे.
हो का?
काय व्हायच खाली
भात खाला मी. हम् खिचडी भात हम् ऊन कसं हाय
बंद हाय.
शेती काम आवरली का?
नाही ना चाललय ना.
होव. या ना म् संभाजीनगरला.
संभाजीनगरला नव्हतं आमचं
हुम् तुमच्या गावाला लय मोठं स्वामी नगर लई.
हं नव्यातक फॅमलीसकट‌ हम् तुमचं काय तोल मस्त आराम. कदाचीत काम
हो ना अं मला आर् रामचाय सासुबाई?
सासुबाई आहे ना झोपले.
हो का.
हम्म.
काय चालू आहे म् अजून
काही नाही हेच आता जेवण झालं भांडी झाली.
हो का कुठं फिरायला निघालया?
गेले होते ना लग्न होत्. त न
हो का. कोणाचं घर हाय?
अ ते किती-किती तारखेला? नऊ तारखेला झालं. हम्म.
हम्म.
ते वॉटर पार्क इचारायला गेलेलो.
सासूबाई जोयालत. पैठणीकडं, ते बिडकीनला ते, आहे म्हणतायेत. छान विसावा काही तरी.
हां.
तुमच्या तिकडं, दौलताबादला चांगलं आहे. वॉटर पार्क झालेला आता?
हाये पण मग काय आम्हाला, माहिती नाही ना
हो का? माहिती करा ना मग जाऊ ना आपण.
बर बर चालल मग बघू जाऊ.
हा.. करा मग कॉल.
हा कॉल करेल मग.
हां.
आधा मिनटं चालू राहून द्याल, चालवतो ना.
हाऊ का, दहा मिनटं चालू राहुंद्या. होतो का. हम आता काय तीनच मिनिटं झालंय आताशी, बाई माझी सासूबाई बाहेर गेलीय. हम्म. सासरे वारीला जायलेत, सासुबाई बाहेर गेलेत.
हो का, देव धार्मिक आहे ना, म्हणून जात असतील.
देव धार्मिकेन लै, सासरेच जास्त. देवधार्मिक सासू. तुबई नी सासूबाई काय? घरीच राहत ते, कंटिन्यू.
नजर ठेवावं लागणं.
नजर ठेवायला माझ्यावर. तेच ना, काय झालं तुम्हानला हसायला. तुमच्याच हसून बोलू, पहायला काय मधी-मधी,
नाही सासूला जरा ठेवेण,
माझी नाही ठेवत बाई, माझी सासू बाई नजर नाही ठेवत. मलाच ठेवावं लागते त्यांच्यावर हम्म.. पळात्यात न लई पळात्यात इकडून तिकडं लई घडीत लगेच किचन मधून तर टीव्हीच्या घरात त टीव्हीच्या घरावून लगे वट्यावर डायरेक्ट सासूच्या
हो काय हूं मुलगा ये माझा हा एक मुलगा अन् मुलगी ये ना
तुम्ही पण आहे का? हो का